हा बोला की.
आवाज येतोय का माझा.
हो हो येतोय माझा आवाज येतोय तुम्हाला.
हा हा आता आला व्यवस्थित जरा आधी त्याच्या लहान छोटा येत होता आत्ता येतोय.
ओके काय करताय.
काय नाय बघा, चहा वगैरे आता झाला, तुमचा चहा झाला?
हो हो झाला बघा तुमचा.
हा झाला आत्ताच वातावरण वगैरे कसं ए तिकडं.
हॅलो.
हॅलो.
तुम्हाला अ आवाज येतोय माझा.
जरा अडखळत येत होता आत. आता घेतोय बघा व्यवस्थित माझा येतोय ना हा हा.
काय करताय म्हटलं काय करत आहात.
काय नाय बघा बसलोय आत्ताच चहा वगैरे झाला तर पाहुणे आले रे.
बरं मग काय स्पेशल आज पाहुण्यांसाठी काय बनवला होता.
हम्. पाहुणे काय आलेत एका गडबडीत फक्त त्यांना चहा नाशता म्हणजे पोहे आणि थोडा चहा केला. ते दुसऱ्या कामास सगळी दुसऱ्या गावी गेलेले तसच येऊन जावं म्हणून इकडून आलेले ओ.
रोर काय नाही मी तुम्हाला याच्यासाठी कॉल करायला सांगितलेला की आत आता तुम्हाला माहितीच आहे की वेगवेगळे. सण येत आहेत, आणि त्या सणामध्ये म्हणजे आज जस्ट एकादशी आहे ना.
होय.. होय.. आषाढ एकादशी
अशे... वेगवेगळे सण येत आहेत आणि त्यामागची माजा त्यामागचं काहीतरी म्हणजे परंपरा किंवा त्यामागचे काहीतरी संदेश असतात ना प्रत्येक जण काहीतरी संदेश देऊन जाता. तो आपल्याला
हा.
तर त्याबद्दल बोलूया मग मी तुम्हाला कॉल ट्राय केलेला पण तुम्ही रिसीव्ह केला नाही म्हण मी मेसेज केला की कॉल करते. टाका म्हणून
हा होय होय मी जरा कामात होते त्यांच्या मना रस्यू केलेला नव्हता.
ओके तर बघा म्हणजे मी बारीचे जेवढं मला माहिती आहे ना तेवढं सांगतो. तो मला बारी म्हणजे जस जस आषाढी एखादशी जवळ जवळ येईल ना. तसं खूप छान ऐतं कारण तुम्हाला माहितीच आहे, की पंढरपूर हे विठ्ठलासाठी प्रसिद्ध आहे.
प्रसिद्धाय होय.
विठेवर उभे आहेत एका विठेवर ते उभे आहेत अठ्ठावीस युगे हा असं म्हणतात आणि त्यासाठीच वारी ही केली जाते म्हणजे वारी म्हणजे नेमकं काय तर यासाठी सांगता येईल. कि.. सर्व लोक एकत्र येऊन. बसने नसून ट्रेस ट्रेनने नसून तर चालत जाऊ. जे आपला अभंग असू दे कीर्तन असू दे तर ते म्हणजे देवाच्या अह.. थोडक्यात देव.. देवाच्या.. देवाचं नामकरण करत.
हा.
त्या ठिकाणी जाणे असं होत, आणि त्या.. वर नाग गाणी देखील करतात, आणि अ... डोक्यावर तुळस वगैरे बायकांच्या पोशाख तुम्हाला माहितच असतो.
माहित आहे की... माहित आहे... होय.. होय.
कोणकोण साड्या आणि जास्त कोण वारकरीला म्हणजे जास्त वयस्कर एजने जास्त अस. त्यात अशी जातात.
त्यात होय.
आणि आत्ताच युग बदलला आहे आणि आता छोटे- मोठे म्हणजे कोणी देखील असू दे जाऊ शकत आणि वारीत सगळ्यांना समान अ.. अप म्हणजे हे दिले जात, मान दिला जातो अपमान न करता सगळ्यांना सेम जस आपण मोठ्या माणसांच्या पाया पडलो, एक असतं ना स्री च्या मोठ्या पाया पडलो तर आपण छोट्या देखील मुलाचा पाया पडू शकतो. तर हा मान आपल्याला वारीमध्येच मिळतो.
होय.
तुमच्यातकोण वारीला जात. तर किंवा वाड
हा... माझे ना सासू- सासरे आणि माझे दीर जे आहे ते वारकरी आहेत. मग हा माज्या सासूबाईंची आहे ती माघवारी म्हणून आहे म्हणजे ती जी एप्रिल का काय महिन्यात असतेने सास धीराणच्या सासरा्याचे आहे ना त्यांची चैत्य चैत्र वारी असते. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येत नव्हता तुमचा पूर्ण आवाज गेलेला.
हॅलो तुमचा आवाज येत नाही आहे हां आला.
माझा येतोय का तुम्हाला आवाज?
हो हो आता आला आवाज मला तुमचा तर खूप छान आहे. अगोदरचा एक लास्ट शब्द माझ्याकडून क म्हणजे तुमच्याकडून कट झाला. खूप खूप छान, म्हणजे तुमच्यादेखील घरामध्ये वार कडे आहेत आणि वारीला जातात. होआणि वारी ती तुम्हाला माहितच असेल की, खूप छान पद्धतीने म्हणजे अ राहण्याची सोय किंवा अ झोपण्याची चालण्याची. तुम्हाला माहतीच असेल की आता वारीला जातात ना घरातले तर जस की.
वारकरी लोकांना अूर्ण फक्त. ते जा जाण्याची सोय म्हणजे कपड्यांची सोय फक्त करतात. पंधरा दिवस जाण्याची आणि पंधरा दिवस येण्याची पूर्ण खाण्यापिण्याची काही सुद्धा अडचण आहे भिकारी जरी गेला तिथ निवां. पोट भरतोय बघा पंढरपूरमध्ये.
हो आणि त्याचबरोबर म्हणजे मी ऐकलं होतं अबुलन्स दे असतात म्हणजे जे प्राथमिक आरोग्य सेवा जे आहेत. डायरेक्ट आपल्याला भेटतात आपल्यागे. आपलं सामान घेण्यासाठी गाडी असते आणि पाही पाही चालत. देवाचं नामस्करण करणे, खूप छान वाटतं.
होय होळ.
तुमचा आवडता सण कोणता आहे? त्या सणाबद्दल तुम्हाला माहिती आहे किंवा ते तो सण तुम्हाला आवडतो.
माझा आवडता सण म्हणजे बघा, रक्षाबंधन एक आहे. भाऊ बहिण चा आणि गणपती उत्सव गणेशोत्सव.
हा जो आता येणारच आहे, पावसाच्या झाली की हो. म्हणजे असं ऐकलंय की मी अ बाप्पा म्हणजे मुलींचं सर्वस्व असतं ना. अ गण पती बाप्पांचं सण सगळ्या मुलींना आवड असं म्हणतात की, नव्याण्णव टक्के मुलींचा आवड ता सण हा गणेशोत्सवच आहे हो कारण बाप्पांवर जास्त. सगळ्यात जास्त श्रद्धा ही मुलींची असते.
होय.
तर बापांच्या वेळेस देखील मला छान वाटतं. कारण छान छान मोदक, नवीन नवीन पदार्थ जसे की गणपती बाप्पा आल्यानंतर, पहिला तर खीर करतात गव्हाची. त्यानंतर मोदक मिळतात जे गणपती बाप्पांना प्रिय आहेत.
आवडतात होय मोदक.
हो आणि त्यानंतर मग अ हे बनवतात, काय ते झुल अ तेन. अ भाजी भाकरी. सॉरी आणि त्यासोबत फोडीव झुणका देखील असतो आणि वेगवेगळं लोण चं.
होयच की मग. जेव्हा गौरीचा म्हणजे मग गौरी येतात ना, त्या दिवशी भाजी भााकरीचा मान असतोय.
हो आमच्या इथे पण. म्हणजे ज्याळी गौरी येते, त्यावेळी आपण म्हणतो कोणती भाजी म्हणजे नवनवीन जस जस जस सण येतील ना तस तसे नवनवीन आपल्याला. खाद्यपदार्थ देखील खायला मिळतात.
तुमचा आवाज जरा लहान यायला लागलाय खूप बारीक यायला लागला.
हॅलो.
हॅलो.
हा बोला की दिदी.
हा तुमचा आवाज जरा छोटा येत होता आता येतोय बोला.
हां हां.
हा. अ तुमचा आवडता सण कोणता?
अ जसं की अ तुम्ही बोललात ना की अ रक्षा आवाज येतोय माझा? ओके जसं की तुम्ही बोललात ना की रक्षाबंधन हा तुमचा आवडता सण आहे. तर मला देखील रक्षाबंधन आणि भाऊबीज म्हणजे भाऊबीज हा दिवाळीमध्ये येणारा सण आहे जे दिवाळीचा एक पार्ट आहे कारण दिवाळी पाच दिवस असते ना.
हां होय.
तर तो पार्ट आहे तर मला देखील रक्षाबंधन आणि भाऊबीज जास्त आवडतो कारण रक् बंधन दिवशी आपल्याला वेगवेगळे गिफ्टस मिळतात ना कारण की हां त्या स्त्रिया असतात की फिमेल असतात त्या आपल्या भावाला किंवा माण् किंवा भावाला असू दे.
हम्.
राखी बांधतात ओवळणी करतात त्याच्या दीर्घायुष्यासाठी् ती प्रार्थना करतात आणि- सगळ्यात जास्त म्हणजे सकाळी लवकर उठतात भावाला उठवतात आंघोळ घालतात आणि मग नंतर आपल्या गिफ्टची किंवा आपल्याला म्हणजे पैसे मिळणार असतील काही काही उपहार मिळतात अपल्याला तर त्याच्या आतुरतेने वाट बघत अस् का?
हात बघत असते होय की.
त्याला मिळता. आणि भाऊवीज दिवशी देखील सेमच आहे म्हणजे रक्षाबंधन म्हणजे काय पईला सांग. हे तर रक्षा करण्यासाठी एक बंधन आहे.
दादुचे.
ते जर मला असं कोणी प्रश्न विचारलात् ऊं कू सगळ्यात या जगात सगळ्यात श्रेष्ठ नातं कोणतं आहे? तर मी बहीण भावाचं आहे असं सांगेन कारण ते नात हे अतूट आहे आणि त्या अतुट नात्यांची अ किंमत किंवा त्याची व्हॅल्यू करण्यासाठी हा सण साजरा केला आहे आणि एकदा नसून दोनदा साजरा केला जातो जस की रक्षाबंधन आणि भाऊवीीज हे दोन सेन सेमच आहेत म्हणजे भावाला ओवाळलं जातं अं दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते बहिणीला गिफ्टस मिळतात त्या प्रकारे त्यामुळे मला रक्षाबंधन आणि भाऊबीज हा सण जास्त प्रमाणात आवडतो त्याच पण् पद्धतीने की, नय नागपंचमीचा जो भावाचा उपवास असतो.
हा हा.
तो देखील मला आवडतो कारण तर एवढे सगळे उपवास आहेत आता म्हणजे आपण उपवास धरतो. असं म्हणजे असं आपण मान मानव जातीनं असं गृहीत धरलेलं आहे की उपवास म्हणजे देवासाठी करतो आपण तर असं नमून. काहीतरी त्याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण आहे. जसं की आपल्या पोठाला एक दिवस विश्रांत् ळा म्हणजे जस एक यंत्र तसं आपलं पोटाचं देखील यंत्र असतं. अन् त्यामध्ये आपल्याला एक दिवस सुट्टी मिळावी यासाठी उपवास हा शब्द किंवा हे काहीतरी म्हणजे परंपरा अस्तित्वात आहे, असं म्हणता येईल.
हा
आणि त्याचमुळ उपवास केला जातो, मग ते उपवास जो अस असतो ना तो देवासाठी असं म्हणतात मग ते भावा चा उपवास आहे त्या दिवशी आपण सगळं खाऊ शकतो. म्हणजे फोडणी दिलेलं भात देखील चाल तो आमचा मॅम आम्हाला सांगत होत्या तुम्ही छोट्या मुली आहात. भावाला सगळं मान्य असतं, भाऊ म्हणजे भावासाठी आपण उपवास धरतो ना
हां होय.
अ कोणी कोणा कोणाच्या घरात धपाटे दहीधपाटे असतात. फक्त शाबू खायचा नसतो असं आम्हाला सांगितलं गेलं होतं, तर मला भावाच उपवास असू दे नागपंचमी असू दे भाऊबीज रक्षाबंधन हे सणअसू दे रक्षाबंधन हे स- खूप जास्त प्रमाणात आवडतात आणि त्या दिवशी त्या दिवसाची वाट मी खूप आतुरतेने बघत असते. म्हणजे कधी एकदा तो दिवस येईल मी खूप छान प कारे म्हणजे आवरते, भावाची वाट बघते, पाठी म्हणजे पाठा ठेऊून रांगोळी वगैरे काढ
खूप छान वाटतं.
होय होय तो सणच असा आहे ना, आता ते नस च वाट बघत बसतोय आपण,
हो म्हणजे मला जेवढी दिवाळीमध्ये ते पाच दिवसांमध्ये लक्ष्मी, कोणता?
बेंदूर महाराष्ट्रीय बेंदूर.
हो हो हो. त्या दिवशी तर पुरणपोळी महाराष्ट्रातील पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो.
हा
जे वेगवेगळे सण वेगवेगळ्या प्रकारे साजरे करतात, म्हणजे प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते जशी की ई कोणाच्या घरी पुरणपोळी केली जाते, कोणाच्या घरी शेवयाची खीर केली जाते. म्हणजे गोडधोड करून गुलाब जामून असू दे, जिलेबी असु दे, तर वेगवेगळे सण हे साजरे केले जातात. आणि प्रत्येक सण हे आपल्याला काहीतरी संदेश देत असतात.
देतात होय बरोबर हाय की.
हां कमी जास्त तुमच्या सोबत बोलून किंवा सणांबद्दल बोलून आणि त्याबद्दल भावा बहिणीचं अतूट नातं. तर खूप छान वाटलं, आणि असंच तुम्ही कॉल करत राहा आणि तुमचा टाइम मला देत राहा.
ओके ओके, थँक्यू हा हा.